हॅलो
हॅलो
हा येतोय आहे ना आवाज
हा हा कशा आहात. हॅलो
हॅलो काय नाही बसले होते. तुम्ही
मी पण आत्ताच बसले. जेवले आणि जेवलात
हा जेवले. हम् काय म्हणतो पाऊस तुमच्या इकडे
पाऊस आता आमच्याकडे गायब झालाय.
हो व का आमच्या इकडे पण
दोन दिवस पडला आणि गायबच झालाय.
हम आमच्या इकडे तर ते एकच दिवस पडला. रात्रीच
अ का आमच्या इथे दोन दिवस पडला, पण आता तीन दिवस झालं गायब
हा आज तर कडक ऊन आहे.
हो आता जरा सा असं आलेल ना आमच्या इथं पण गेला लगेच.
हा आत्ता आलायला का?
हो.
हम्म. पावसाचं काय आता असच ये आला आला आणि गेला गेला.
हो ना.
अवघड आहे.
तुमच्याकडे पण नाही का?
नाही ऊन आह.
हो.
हम्म. जेवण झालं तुमचं.
हो झालं जेवले मग आत्ता बसले.
हम् काय बनवल होत आज.
आमी बिरडा बनवलेला. शेतामध्ये येतो ना तो बिरडा. माहित आहे का तुम्हाला वाल वाल?
हा वाल वाल आमच्या इकडे वाल म्हणत शेंगा
ते वाल लावतो ना आपण
हा.
ते पडलेला असता ना ते बिरडा उगवतो म्हणजे पाऊस पडला की. मग ते आम्ही आणायला जातो आणि त्याची भाजी करतो.
हम त्याची कशी करता तुम्ही?
भाजी, कांदा, टॅमॅटो, लसून, बटाट, वगैरे टाकून आपण भाजी करतो ना तशीच करायची वाफे
हम् म्हणजे ते शेंगा असतात का पानं
नाही पानं असतात.
हा पान का.
हा छोटे छोटे.
आपल्या मेथीच्या भाजी सारखी बनवायची का मग?
हा कांदा, टॅमॅटो सगळा टाकायचा. आणि बनवायचं
हा
बोला मग पुढे काय म्हणता कसं चाललंय सगळ?
काय मस्त चाललं. रोजचच मुलगी माझी छोटी आत्ताच झोपी घातली म्हण चला आता कॉल करून घ्या.
हो का झोपले होत. तुम्ही झोपत नाही दुपारची?
नाही. कामच पुरतात ना आवरायला.
हो.
हम्म परत ती उठल्यावरती च चालू.
हा ह बरोब छोटी आहे का?
हा अडीच वर्षाची.
हो. प आता जेवलंय आता बसले श होप थोडी गपते दुपारची.
हम्म तुमची मुलं गेली शाळेत?
हो मुल गेली माझा पण छोटाच मुलगा आहे.
हा एकच आहे का?
हो एकच. झोपलाय तो.
हम्म सुट्टी हाय आज अस सॅटरडे.
हा शालेमध्ये नाही जात छोटा आहे. दीड वर्षाचा.
हा का? पाऊस मेन हे पण पाऊसच पाहिजे सगळं पावसा वाचून सगळं आहे हो.
हो पाऊसच नाही तर काय करणार?
हम्म सगळे लोक पाणी पाणी करायले पण.
हा पाणी पण नाही आता मुंबईमध्ये पण. पाण्याची व आम त आमचा का इ ते पाणीच नाही.
हम्म आम्हाला पण इथे सकाळी येते अर्धा तास संध्याकाळी अर्धा तास. पटापट काम आवरायला लागतात ते पाण्यामुळं.
हो का.
हम्म
आमच्याकडे असत पाणी नदी आहे ना म्हणून
हा.
आमच्याकडे असतं म्हणजे चोवीस तास असतो पण आता पाऊस नाही पडला तर पुढे असं पाणी भेटेल?
हा जून संपत आला ना तरी पीण पाऊस नाही अजून फक्त दोनच पाऊस झाले मोठे अ नाहीतर पहिले मागच्या वर्षी जून महिन्यात मे महिन्यातच पाणी म्हजे शेवटी शेवटी पाऊस आलता
हो हो मे महिन्यातच आलेला या वर्षी काय पाऊसचं नाही
पाणी पाणी झालतं जिकडे तिकडे
हा हा अ पूड आलेला आमच्याकडे पण पूड येतो
हा
आता यंदा काहीच नाही पाऊसच नाही तर काय कायचं नाही पण वगैरे पण आता सगलं
येईल पण आता सांगितलं पाऊस झालं वातावरण पावसाचं
हो येईल मग
हा येईल
हॅलो
हॅलो